लगेच कट, ते तीन मिनिटात आणि चार मिनिटातच कट करताय?
नाही गीताताई माझं ना, नेटवर्क मध प्रॉब्लेम होत आता मी तपासल ना आ डाटा बंद होता.
ह अरे देवा डाटा बंद असत कस होईल भाभी ते सबमिट झालंय का पण.
हा तीन झाले समिट चौथा नाही झाला.
आ हा
तीन झालेली आता पाहिलं मी म्हणजे असं बोलता बोलताच ते बंद झालं काय करण म मध गेल्या.
आ हा
बघा मग आता ते घेत तुमच्या मैत्रिणीला करा कॉल होऊन जाईल त्यांचं बी काम.
हा अजून दोन राहिली ना आपली, मग दोन पूर्ण करून घेऊ ना.
हा नाही तरीे भाभी सबमिट झाला असेल तो कॉल बघा तुम्ही.
नाही ना पाहिलंन मी चेक केलं ना तर तीनचं झाले.
ता असंल ना?
नाही काहीच नाही आलं, फक्त तीन दाखवले लगेच डबल तुमचा नंबर टाका म्हणून राहिली म्हणते.
हा हा बोला तसं काही नाही.
हम्म काय शेतातले आवरले कामं?
अ नाही नाही बाया लावेले ते लानी करायला जेवरीची.
हम्म.
आमचं ना
त्या चालू आहे असंच दुसरं काम.
येव का.
डाळी बाकीय करायच्या. डाळी करणं चालू होत्या, आमच्या सासूबाई करत होत्या. इकूण तिकून त्या मिरी पाडचं काम.
हा.
ते म्हणलं मला काही जमणार नाही बाई ते मिरी पाडायचं तुम्ही करा ते.
हम्म.
तर त्यांना ते खुलताबादला गेल्या त्यांच्या त्या मॅडमनं फोन केला तर जावंच लागलं.
हा हा मॅडमचा फोन आल्यावर जावंचं लागतं.
हा ना त्यांच्या ते कॅप्चर फोटोचं काही व्हायनं नाही.
होव का?
ते त्यासाठी गेल्या त्या.
तुमची सीआरपी ताईचं काय चालूय?
बिमारे सध्यात आमच्या सीआरपी ताई.
हाव का कालच्या मीटिंगला नव्हत्या काय मग?
होत्या, होत्या म्हणजे सरला सांगून सलाईन लावायला चालल्या गेल्या मंग. सरनं त्यांचं नाव टाकायचं ना.
हा.
आणि तिला मी काय बोलंती
हा.
तू आलीच ना दोन मिनिटं टेक म्हटलं खाली.
हा.
मस्टरवर सही कर परिचय दे अन निघ म्हणलं. ती बी ऐकत नाही माझं.
हम्म. त्यायला असं वाटतं नाही पण ऍटिट्यूड जास् तय त्या बरं का अम्म त्यानंला असं वाटतं
सर लोक म्हणता ना बोडख्याचं काम चांगलंय चांगलंय, तिला वाटतं माझचं काम चांगलंय.
आणि माझं एवढे दिवस तुम्ही दोन्ही काम सांभाळले ते कुणाकडं गेलं?
अ मग तिला तेनी कळत का गीतामुळं नाव निघतं म्हणून.
आव. नाही मी तर एवढ्या दिवस माझे बाई दोन्ही पेमेंट तुम्हाला भेटले पाहिजे कौन का कामचं तशे होते. तुमचे दोन्ही बी चार
पाहिजे ना या दोन्ही कामं केले पहिल्यापासून रेकॉर्ड खराब नाही ठुला. सर लोकं आता म्हणतेय काय?
म नाही समजा, पण हे काम पहिले जर पूर्ण पेंटिंग अस- -तील ना मग त्यायच्यात तुमची काही तारीफ करायच काम नव्हतं. पण तुम्ही दोन्ही काम सोबत आणले. त्याच्यामुळ तुमचं तुम्हाला म्हणजे मान द्यावा वाट- -तो माणसाला.
हम्म. तेच ना. पण तिला कळत नाही. तिला काय वाटतं मीच करतीये.
नाही नाही तसं नाही बाई. तुमचं तुमचं लय सपोर्ट ए. ऑनलाईनचे- कामं बी पूर्ण फुल तुम्हीच करेल ए ना पहिले? उं. आ.
लखपती रजिस्टर पूर्ण करा. पूर्ण करा.
हम्.
अन आता मला काय म्हणती? तुम्ही समजून नाही सांगितलं. आता तिला माहित झाल असलं. आता विजेट ए म्हणत्या. ते आपल्या अ कोणत्या कॉक- अ कॉक म्हंटले सर. अं कॉक ऑडिटचं.
हाव का?
हां. त्यांच्या विजिटी ए. ते कोणत्या गावात जोईना. कोणत्या गावात नी मला काही माहित नाही म्हणे. सर म्हणे ते वरूनच- यादी घेऊन येतील. त्या गावात गेले त्या गावाचे रेकॉर्ड विवो- उठ नारे. त्यांच बडबड चालूच राहील उठ तू.
अवघड आहे बाई. आता जिल्ह्याचे सर येणार काय मग तालुक्याचे?
जिल्ह्याचे डायरेक्ट. ते म्हणे ते आम्हाला सुद्धा आणणार नाही म्हणते सोबत.
बाप. अवघड ए मंग.
अवघड? त्यांनी सांगितलं ना मग. ते सांगू राहिले होते. जिल्ह्याची टीम येईल. त्यांना विवो- त विवो आले म्हणजे गावात ते आल्याच्या नंतर त्यांना तुम्ही गर गटाचे रेकॉर्ड कीमान पाच-
हो का?
अशी तयारी ठेवायची म्हण डायरेक्ट.
हम्म.
सगळं एक एक रुपयेचा हिशोब त्यांनी मागितला. तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांग- -ता पण आला पाहिजे आन देता पण आला पाहिजे म्हणे.
हं. नाही बरोबर ए. मंग ते क्लिअर पाहिजेच ना.
आणि आता काही ना काही चौधरी सरन हातात घेतलं. विवोचे- पूर्ण रेकॉर्ड पहायचं काम.
माप.
मग ते कोणथा विवो असो. अन कोणता रावो.
लई स्ट्रिक्ट वातावरण राहणार आहे मंग आता.
हां. म्हणलं सर ज्यांनी घोटाळे केले त्यांना विचारा जाऊन. मला म्हणे ते अरुणा ताईन पैसे घेतले होते. ते भरले का? मी म्हणलं सर तुम्ही म्हटलं- -ल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पैसे भरलेले ए. तुम्हाला नाही लागत होते ना ते - पैशे आमच्या खात्यां तिच्या खात्यावर. त्यांनी भरून टाकले म्हटलं सर ते.
म्हणे चांगलं काम केलं. म्हटलं तुम्ही- लावलंच तेवडं तगादा न मंग बिना व्याजीचं घ्या म्हंटलं सर.
हम्.
म काहीच नाही बोलले सर.
अरुणा ताई न हा हा.
खात्यावर पडून तरी काय होणार होत तिची ग गरज होती. आणि ग्राम संघाच्या अध्यक्ष, सचिवना पण सह्या दिलेल्या होत्या. त्यांनी मान्य केलं आम्ही सह्या देल हे म्हणून.
म्हणजे ग्रामसंघातून त्याने एकटेनच पैसे काढले?
अहो चाळीस हजार रुपये काढले पी फि एम जी.
हा.
फुड लायसन्ससाठी नाही घेत का आपण.
हा हा हा पी एम एफ एम इ.
पि एम एफ एम ई. आणि ते आता सरला काय वाटलं त्यांनी हे पैसे घेतले इकडं दिले बा सिसीला.
हा हा असं झाल.
असं झालं जाऊद्या दुखणी कुठ काढणी कुठ
हा आता सीसी नवीन तर काही नाही पण तेव्हा तेच असलं परमेश्वर सर?
हा अ तेव्हाचीच गोष्ट आहे ती दिवाळीच्या प्रेड मधे सर आम्हाला भारायला लावल. पैसे आम्हाला म्हणजे तिलाच तिने काय केलं तिच्या मुलीचे फी भरायची होती ना डोनिशन ते कॉलेजला नंबर लावायचा होता.
हम्म.
मग ते भारायची होते तिन भरले पैसे काढून.
हम्म.
असा विषय होता.
वा बर ए सी सी चालु होईन का आता?
ओल नारळ घे की अजून भारी
पण आता स्वभावरुन कळत ना ग आता दोन, तीन मिटिंग झाल्या आपल्या. एक, दोन मिटिंगलाच
त्यांनी काय काम केलं का त्यांनी आपल्याकडन काम करून घेतलं फक्त एवढे म्हणत होते ते मी मला नवीन, नवीन त्यांनी मी मला परिश्रान करतेय म्हणे बाया कॉलच उचलत नाही म्हणे सर मग, सुनील सर तूम्हाला माहिती आहे का? काल लय कॉमेडी करत होते. म्हणे देखलो बोले ते चेहेरे, देखलो बोले तुम्हारे हे ये अभी बोले चेहरे. आम्हाला काय तुम्हाला माहिती विचारायचं होत तुम्हाला या चेहऱ्यांवर बोल नाही म्हणे कोणत्या गावातले कोणते चेहरे बघून घ्या म्हणे. सर लय कॉमेडी करत होते. सुनील सर कधी कॉमेडी करत नसल सुनील सर कॉमेडी करत होते.
चांगलंय मग कॉमेडी पाहिजेस थोडी नाही तर लई ते वातावरण
धाकायच काय हेच मी चौधरी जेवढं रागेट बोलतं तेवढं कॉमेडी करून घेत. काल असं हसत होत म्हणे तुम्हाला आम्हाला काढून द्यायचं म्हणे लवकर. आता काय गेल्या, गेल्या सगळ्यांना काय केलं नी जेसवाल ताई त्यांनी ती बुके आणली होती घरातली बुके आता त्यांना वाटलं नवीन सी सी ये स्वागत करू सर म्हणे फोटो काढा म्हणे स्वागत करताना सगळं करा निघून जा म्हणे कोणत काम झालं बाई तुमचा. झाली तुमची मीटिंग
हम्ं
सर हसायल बी लागले म्हणे खरं तसेच करतेय म्हणे बाया. ते नव्ह त्या काल ना केडरच उपस्थित नव्हत. नाही आता म्हणे बस झाल्या म्हणे तुमच्या इथं मिटिंग करतो म्हणे मी आता खुलताबादलाच या जा म्हणले.
अरे वा! बरं इकडं जवळ खुलताबादला लय लांबून जातं काय
आपण कोण म्हणलो भाभी त्यांना त्यांच त्यांचाच हिशोब चालला आता ते काय नवीन ते आले म्हणजे नंतर ते काय इथं यायला बसले ते कमी आहे का.
नाही
उगं ते सर नव्हते म्हणून येत होते ते
हाव बरोबर हे
आता लोक कधी झाल्या खुलताबादले सांग गेला मिटिंग.
नाही
म
आता लोघी एक मी मिटिंग नाही झाली सांगलीला आता कर राहिली त इकडं
आता म्हणती नसते या स खुलताबादला या खुलताबादला
म्हणलं तर परभगावरच मिटिंग झाली पाहिजे.
म्हंटल पाहिजे पण प्रभात कांगाचीच हो ते म्हणे इथ पण होल मिटिंग पण कशी प्रभाग संघाची प्रभाग संघाच्या तालुकास्तरीय आपली मिटींग ही होणारच नाही सर लय झापत होते. म्हणे तुम्हाला त्या दिवशी याला यायला सापाई जे होत म्हणे तुम्ही कोणी आल्या नाही.
हो ना मले यायचं होतं हा
ते टकलूच्या कार्यक्रमला
कोणते ओ टकलु
येन का बीडिओ
हा हा हा
त्या दिवशी टायमावर मेसेज टाकू राहिले एक तर गाड्याने घोड्याने जायला आणि त्यांसाठी जाणार होत का आपण कोणी
तुम्ही बी नव्हता का त्या मिटिंगला आम्ही बी नवतो.
पाच सहा जनींना कॉल केले.
हम्
मला काय आक्कासोबत मी गेली बी अस्ती गाडी होती मला
हा
पण त्या सगळ्याजणी म्हणे आम्ही नाही चालो आम्ही नाही चालो मनीषा तई म्हणती म्हण ते बाय जाऊन काय करते म तू एकटे तिथं तू बी जाऊ नको म्हंटली
हा मनीषा भोरे.
हा
हम्म
मी बी नय गेली बाई मग जाऊ द्या म्हणलं मग सगळ्या घरीच होत्या शाहूच्या
सगळ्याच घरी होत्या. आण आण आता बी आत
ती नका ती नका मी खूप सून घिती. ना
बर का गीता ताई
हां,
तुम्हाला कसं आता मनीषा ताई म्हणल्या तू बी जाऊ नको मी बी जात नाही. तस शिरीन ताई मला बोलली ना हा, आण मग मला नाही म्हणली न आपण स्वतः हजर राहिली.
पण मग तसं नाही केलं भाबी, आता मी काय सगळ्यांना बोलणे खाल्ली. मी एकटीन खाल्ली का? नाही. आता तुमचं काय झालं शरीन ताईन तुम्हाला घोड्यावर चढल, अन त्या आल्या आण तुम्ही नही आल्या, असं झालं. म असं नाही केलं ना मग मग त्यांनी मला.
हा. नाही पण शिरीन पहिल्यापासून होती का नंतर आलती?
श्रेन सुरुवातीलाच होती. आमी जायच्या आधीच होती तिथे येऊन बसेल.
बापरे! पाहिलं ना किती भारीये? मंग चहाटळ एखादी म्हण अं?
आता नवीन सरला ओळख राहणार नाही भाबी. हि चौधरी काय म्हणतं डायरेक्ट का बा ज्या येईल त्यांचच मानधन करा. कपात झालं ना म्हने कोण काय बोलतात मला पाठा म्हणे. जानेवारीच न फेब्रुवारीच च नवीन मा नवीन सरच काढणार आहे मानधन.
हाऊ का?
हां.
नाय बोलालय ना मी चौधरी सरला. चौधरी सर काय नही, म्हणल सर माझं सणाच काम होतं, म्हणून आले मी. असं बोलले ना. त्यांनीच पेमेंट कपात केलं पाहिजे माझं, कौन का दोन तीन वेळेस तेनी माजा हजार दोन दोन हजाराला टकूरा बसवले मला.
म.
तरी मी ऍडजस्ट करून घेते ना, जाऊ द्या जाऊ द्या. पण ते असं नाही चालणार अता. चला, एकदा कट करून लाऊ का?
लावा ना.
बरं.